हॅलो. हा.
हॅलो, आवाज येतो का?
हा येतो की,
हम.. नवी हां...
देणा. हॅलो.
हॅलो, हा बोलत राहा, कारण ते स्पेस हे, ठेवला ना आपण. फोनमध्ये गॅप ठेवला ना, तर ते मिनिटं कमी करतात, आपल्या दहा मिनिटातले एक दोन मिनिटं. हा, मग ते बोलत राहायला लागत कंटीन्यू. हम्म, तुम्ही काय काम आहात काय काम करता?
मी घरीच असतोय पॅकिंगला आलेला माल.
ओके, कशाच पॅकिंग करता, रुमालाची. हात रूमालाची का.
हम्, तुम्ही काय करता?
हा, मी डिजिटल मार्केटिंगचं काम करतो.
हा हा.
हम हम. मग ते तुम्ही कुठं कुठे राहता?
रेंदाळ.
रेंदाळ, रेंदाळ कुठे आल हे?
इथं,
हुपरी रेंदाळ का? हुपरी साईडला का, येस कोल्हापूरच्या त्या साईडला. हम्म, आम्ही पुण्याला असतो. हम्म. म्हणजे मुळचे सांगलीचे ये, पण आता पुण्याला शिफ्ट ये.
हां.. हां.. मॅरिड.
हो मॅरिड मॅरिड. तुम्ही, हम. हम्म, माझं एक वर्ष झालं, आता लग्न होऊन.
होय का, आमच तीन वर्ष झालं.
हम् हे चिकटपट्टीचा जास्त आवाज येतोय थोड लांब
हा सॉरी हा!
कारण ह्यातलेच टास्क आपले ट्रान्स्क्रिप्शनला पण जातेत.
हा हा हा!
मग ते तुम्हालाच आलं तर ते फुकट करून कॉल ट्रान्सस्क्रीप्शनला देतेत ते. हम् न मी नवीन आहात का आता या
होय होय आज जस्टच जॉईन झाली.
ओके ओके ओके हा मग ते तुम्हाला टास्क बद्दल सांगतो आता मी. ते तीस कॉल करायचे असतेत.
हा!
प्रत्येक कॉल दहा दहा मिनिटाचा असतोय.
हा!
आणि अ मग ते त्या हिशोबने तुम्हाला पैसे देतात आणि ओळखकीच्या ह्यांनाच करायच त्या ग्रुप मध्ये मेसेज नका करू कारण ते चिडतात तिकडे तुमच्या तुमच्या ओळखीच्या ह्यांनाच फोन करायचे असतेत. हा आणि एका व्यक्तीला पाच करू शकतो म्हणजे तुम्ही मला पाच करू शकता मी तुम्हाला पाच कॉल करू शकतो.
हा हा त
हम्म!
म्हणजे साधा कॉल काय?
नाही हे ऍप वरचे हा हा मग दहा प्र त्येक कॉल दहा दहा मिनटाचा म आता दहा मिनट झाली. की मी कट करेल मग तुम्ही मला दहा मिनटचा फोन करा. हा म्हणजे दोघांच पैसे भेटतातणज मी तुम्हाला फोन केला तरी त्याचे तुम्हाला पैसे भेटात आणि तुम्हीला के तरी त्याचे भेतात. फक्त दहा मिनिटं बोलायचं असतं आणि व्यवस्थित. हम्म! मग हे तुमच रुमाला तर तुमचा व्यवसाय आहे की तुम्ही दुसऱ्याच्या हच्यात जाता?
बाहेरून आणतो गार्मेंट मधुन.
हम्म हम्म, आणि तुम्ही मग त्याचं मार्केटिंग करता का तुमचं ब्रँड लावून ब्रँडचं लेबल लावून?
पॅकिंग म्हणजे ते त्यांचं ते नाही करतो का नुसता पॅकिंग करून देतो खर.
ओके ओके ओके आणि ते कसं तुमच हाजरीवर असतं का पर रुमाल पॅकिंगवर?
पर रुमाला असतंय हा. ते अ बॉक्स असत्यात छोटे त्यात तीन रुमाल फोल्ड करून घालायचे एक रुपयाला एक बॉक्स तशे शंभर बॉक्स ला शंभर रुपये.
ओके आणि मग दिवसाचे किती बॉक्स होत अशे?
अ शंभर दोनशे होत्यात. बारक मुलं आहे ना. हा त्याच्या संग संग होतय शंभर
ओके ओके!
हा!
चांगलं आहे ना घरी बसूनय मग म्हणल्यानंतर.
होय!
मग ते आणायला जावं लागतं का त्यांच्या त्यांचे आणून देतात? आणि परत घेऊन जातात? ओके!
झाल! तुमची वाईफ काय करते?
माझी वाईफ गव्हर्नमेंटला आहे जॉबला.
हो काय.
हम्म.
ह हम्. सुनील. आमही बारावी कॉमर्स आहे बारावी कॉमर्स
ओके ओके.
तुमही
ह. मग तुमचं गाव कुठलं मूळचं गाव कुठलं ह चल करणजी.
हा..
आणि इकड रेंदाळा तुमच्या
रिंद ते मिस्टर हा
हम्म आणि मिस्टर काय करतात तुमचे.
चांदी काम.
चांदीचा हा सगळ्या तिकडे चांदीचा व्यवसायच करता
होय.
हम्म म तुम्हाला शेती आहे का तुम्ही व्यवसायच करता पूर्ण
नाही व्यवसाय सासऱ्यांची बेकरी आहे
ओके ओके.
घरी सासुबाई असतात
हम हम ह
घरी आम्ही दोघं असतो.
हम्म चांगलाकी. हे चांगलं आहे बर का फोन हा फोनचा टास्क चांगला आहे तुमला एक दोन दिवसात जर तुम्ही तीस कॉल केले
हा
तर एक दोन अडीच हजार रुपये भेटून जातात हा का मग ते लगेच पैसे येत फोन चटास्ची
होय का मी अजून पेमेंटच हे भरलो नाही
नाही नाही ते तुम्हाला दोन तीन कॉल झाल्यानंतर येईल तिथं भरायला आता येत नाही ते लगेच
हा तुम्ही पण आधीपासून करताय काय
नाही मी पण एक पाच कॉल केले ते मला पण माहीत नव्हतं की कसं आहेथं तर पाच कॉलचे पैसे आल्यानंतर मग मी आता आ आपण पूर्ण करू तीस
ह हा तीस कॉल करायचे
ह किस ट आहे टस् का.
हा.
हम्म. आणि एका एका सोबत पाच एका माणसाला पाच वेळा करू शकतो आपण
चालते तस
हम्म
हा
आणि दहा मिनटं झाली की कट करायचा परत
हा किती झालं
नाही आपले सहाज आलेत आता अजून चार मिनटं बाकीत आणि ते बोलायला लागतं कंटिन्यू कारण आता मधलं जर तुम्ही बोलला नाही आणि गॅप ठेवला तर मग ते कमी होतं धरतात धरतानाच
टाम टायमिंग कमी रतो हा ह ह
मग ते असं एक कोणीतरी बोलत राहायचं मी बोललो तर तुम्ही थांबल्यात तुम्ही बोलायचं
हा म्हणजे माझं चालू होत नव्हत जस्ट मी व्हॉटसअपला मेसेज बघितला आणि टाकला
दोघांच्या इचे पैसे येतात असं काही नाही म्हणज मी तु्हाला केलं तरी तुमलाेटतात आणि तुम्ही केले मला त मला भेतात
हा हा
हम् बाकी पाऊस कसा आहे रेंदाळा
पाऊस आता दनश झाला नाही आहे ऊन आहे तुमच्या तडे
आज पडले ऊन इकडं
होय गरम पण होतय
हम् उन्हाळ्यासारखं ऊन पडलं होतं मगाशी
हो पाणी पण भरपूर आहे वर पावसा आहे ना कोल्हापूर साईड ला
हम्म
कोल्हापूर साईडला तिकडडे पाऊस आहे नावर त्यामुळे पाणी आले भरपूर
हम्म तिकडे जास्त पाऊस असेल ना
हो तुमच्या वडील काय करतात
आमची शेती म्हणज रिटायर य ते
ह हां
हम्म गावी असते शेती करते
हा आई
आई पण सोबत शेतीच
हा हा बऊ आहेत का हा ह
ह
मॅरिड आहेच अनमॅरिड
नाही अनमॅरेड आहेत मी आता माझं गेल्या वर्षीला मी माझं लग्न चालं आहे फक्त घरात मग भाऊ अजून नाहीणार नाही
तुमची पूर्ण फॅमिली तिथे पुण्यात राहतय का
हां
पूर्ण फॅमिली कोण होता काय दोघं
नाही नाही आम्ही दोघच असते
हा हा
फॅमिलीपूर्ण गवाला
हा हा अपडाऊन करताय का
हा गावाला जातो शनिवार रविवारी
हा शनिवार रविवार सुटी असत
हम्
ह
तुम्ही शाळेला कुठे होता मग इचलकरंजीलाच होता
होचल करमजला
हम
शाळा कॉलेज पुढं कॉम्प्युटर क्लास झालाय वर्ष झालं
ओके ओके
हम्म आता बाहेर
म आता ते तुमचं बाळ ते त्यामुळे सगळं मॅनेज करायला लागते हम्म
हॅलो बाळ लहान आहे ना आमचं त्यामुळे थांबलं पुढे जॉब साठी
हम्म
हम्म
बाळग किती वर्षाच आहे का आता
होय वर्ष झालं झालं आता गेल्या महिन्यात
हम चालायला लागला का ते तर
होोय चालतेय की
हम्म
म्हजे माग मागं जायला लागतील
तेवढा लक्ष द्याय लागंय बारकी म्हळून भेटल ते तोंडात घालते
का काय पण तोंडात घलय पोतोय इकडं तिकडं
ह त्याच्यासोबत खेळायला दुसरी मुलं नाहीत का तिथं
आहेतत की जावच खरं
हम्म तेच नाहीतर मग ते एक तास ल केलंहीच लक्ष द्याय लागत
होय भांधतात मारा मारी हम ऐकत नाही सांगितलंलं मला दे तुला दे करत
हम्म ते लहान आहेत त्या मुली पण लहान आहेतत काय
हो एक आहे ती सहा वर्षाची आहे आणि एकटी आहे ती तीन वर्षाची
ओके म्हणजे एक थोडी बऱ्यापैकी मोठी झाली
होय एक ते आहे ते तिसनेस तिसरी ला आहे
हम् हम
आणि आता ती बारकी खाय आणि जा धाकट्या जावाचं फोरगायक असत
हां हां हां बरोबर मग ते राहाला तुमच्या एकत्रच तुमची फॅमिली आहे का वेगवेगळे्या आहेत
नाही एकतच आहे म्हणजे व एकतच आहे त्यांच्या त्यांच्या रूम म सेपरेट आहेत
हम्म हॅलो
हा
हम्म आता दहा मिनिट झाली तुम्ही करा तिकडून तुमचा कर हो